हॅलो,
हं काय कारायलाय?
बोला, काय नाही बघा हाये निवांत, तुमचं काय चाललंय?
हा मी शवत
होय, तुम्ही पण च हे करताय?
नही तशी आग होतीये.
होय अशे का ब्लाऊज वगैरे शिवत नाही?
नाही- नाही ब्लावस नाही शिवत मी, पिशव्या च शिवतिचे.
होय,
ते पहिल्यापासून तेच येतयं.
हा,
दोरा बदला, काढा हे दोरा मध्ये जातो. विशन स हे
हं-हं, नाही -नाही. मी काय तसलं करत नाही, शिवायचं वगैरे काय नसतंय माझ्याक ती बहीण माझी शिवते सगळं ड्रेस वगैरे कपडे, ब्लाऊज
हम्म- हम्म, किती बहिणी तुम्ही?
आ, होय -होय बहीण एकच आहे.
केले कि पार्सल
पारा नेवु की
हॅलो,
काय? शोभा आत्या आलित, कोन?... शोभा आत्या. मामा कुडं गेले? गेलं वर, चहा प्यायला येनत होता हा-हा, आलीये आता आशिच. होय बसा, हॅलो, मी म्हणत्या ये ये म देतो आवाज,,, हा ते आत्या आल्यात नायी.
बरं,
मिस्टरा च्या हम्,
कुठं आसतेत?
अं,
ते इथंच असतेच?
नाही -नाही त्यांच्या गावाहून आल्यात ते मंगळवेढला असतात ना यी
हू!
मं सासू सासरे नेत्यात म्हणून.
नाही सासूं सासरे वारल्यात.
हो ना जे.
होय होय, आमच सासू सासरेची आई.
हू वयस्कर असतील कि मं.
होय होय वयस्कर आहेत. वयसकर येतात.
अजून कामात तेन करत्यात.
होय होय करतात की! काम
मी गावाला गेली तर त्यावेळी तिनेचं केली त्यानं स्वयपाक.
त्या करत्यात. होय त्यांच्याकडच असतय. हू!
जेवला का नाही?
हो हो झालं जेवण झालं तुमचं?
मी जेवलो जेवून भांडी तेन झाले.
हा हा!
हा!
आणि संध्याकाळ आणि मुलींना आणायचं. हे करायच काम चालू होत्यात. होय पाच ला एकदा सुट्टी केले ह काय बस न्याया लावलाय काय, रिक्षा लावलाय?
नाही ते शिक्षकांचीच गाडी ये त्या शिक्षकांच्या गाडीतन च जाते येती.
हा हा! दिवसभर काय
नाही नाही काढत नाही, तिला सवय लागायसाठी तर पाठवते. नाही तर अशी सोडत नाही आओ मला जर वट्ट सोडत नाही.
हं!
हू!
अजून लहान आहे ना. पाच वर्ष म्हणलं बराबर झाल.
होय तरी पण आपण लहान आहे म्हणतोय, पण त्यांची बुद्धी लयी चालतिया.
लहान मुलींना काय सांगायला लागत नाही.
होय लहान मुलांना सांगायला लागत नाही, पण ते आपल्याला पण व्यवस्थित दिसत नाही ना, बरोबर वाटत नाही ते.
आणी काय?
काय नाही बघा, आता चहा वगैरे करायचा त्यांना.
होय कस आलंयात गाडीवरन काय?
हो हो गाडीवरन चं आल्यात.
हो, आता इथे रेंज नाहीये ना. रेंज रेंज नाही वाढते, नीट ऐकू येईना म्हणून.
ह हॅलो, ऐकते का?
हा, येतो येतोय. हा, यालाय आता ऐकू यायला.
हा ते घरात गेलं की रेंज जाते
होय आत रेंज येत नाही वाटतं तिकडें.
घरात रेंज येत नाही आमच्या.
हम्म, हम्म.
चहा, पाणी वगैरे
होय.
लांब हाय का काय गावामधून पण.?
होय होय, लांब आहे त्यांच जरा.
हम्म, हम्म.
तुम तुम तुमचंच काय चाललंय?
काय नाही
पोरं असली की लई दमवत्यात. त्यांच्यातन काय समजतच नाही.
त्या सुट्टी दिवशी कुठलं होतय. काही शिवायचं होत नाही, काही नाही. शनिवार, रविवार घरी असतेत.
होय.
शिवायचं. आता शाळेला जात्यात म्हणून थोडं शिवायचं.
होय, दिवसभर तरी किती होतेत तुमचे?
शंभर, दीडशे बसले की दिवसभर होत्यात.
हा हं.
थोडं आणि मध्ये जरा सुट्टी करायचं, जरा झोपायचं. ते ते सकाळी जरा लवकर उठतोय, डबा असतोय ना सात हे कामाला जात्यात त्यांची साडेआठला म्हणजे डबा पाहिजे. मुलींचे दोन डब, तीन डबे तयार करायला लागत्यात. नाश्ता, चहा, पाणी कसं दहा वाजत्यात ती कळतं नाही.
मग काय.
चालते चालतय, बाकी काय चाललंय मग?
काय नाही निवांत.
काय कधीच येत नाही आत्त्या तुम्ही इकड. हो, होय.
जायाचा हाय का? कधी? क उद्या माझीस बत काय कनलास मध्ये आहे कनलास काल आलता होय. कुठ कुठलं कुठच नाय. पा नळ पाणी खय मग बघा त्यांच्याकड पहिला पाणी आहे आमच्याकड पाणी पाणी नाही. तेला कोणा अबदत बस कस कराय सार्याक न त
तुमच्याकडे पाऊस लय हाय
नाही नाही आमच्या इकड पाऊस नाही काय.
हम्म
ळज मुगामणी
म्हणजे असं जरा हच्या्यासारखं काय वाटतं ते असं नदी नाही काय?
नाही नाही इकडं जवळ नाही नदी.
हम्म हम्म
नदी असती जवळ म्हणजे काय
होय मग काय.
इकडे आमच्या नवऱ्याचा फोन वर फोन. पिरलय पाऊस लय पडालाय, पिरलय पाऊस लय पडालाय. आणि आले तर ऊनच ऊन पडायाला लागले.
मग काय तर. चालते चालते.
मग
काय नाही बघा या चहा प्यायला.
ता माजन हम् आणि.
काय नाही बघा निवांत हाय पाऊस नाही त्याच्यामुळं काम नाही. आता होय. तिथं पाऊस चालू आहे वाटते की. ंवर लाब वाप चाला आम्हाला बारावी म्हणजे. टाकला होता आमच्यात मग काय. ही गेल्या वर्षी ह्या दिवसात मी दार धरत होती. अग पाणी. पाण्याला गेल्यावर आमची पण दारातली गेलती की. होय कायच राहिल नाही ठिकी तिथं दहा ठोके सुद्धां झाली नाही मका ती मका आमच्या लेकान आता केली आताच्या मकसंग. होय म तेवढं लोक, आणून टाकली सतरा जागेवर. मग काय तर. चालतंय चालतंय, अजून थोड्या वेळाने करू का फोन तुम्हाला?
हा चालते. हा करा म्हटलं चालते.
हा ठेव काय?